काय?
काय नाही बटी, इवगत बसलोय.
हम्म मग आबां खायलं
बाय गं! काही पावसाळ्यात आंबा खायला पोरगी.
हम्म अं, अहं तुला त्या.
नाही बाई येत मला काय. मी कधी केलं नाही. एकदा आमच्या पप्पानं कैऱ्या कुठनं काढून आणलेली भर भर पिशवी भरून काय आणि परवाच परवाच आमचे पप्पा म्हटलेत की, लोणचं करा. आमची मम्मी ना दुकानात रेडीमेड लोंच आणून दिल्या. हे धरा लोंच खायचं लोणचं खावा. मी काय करणार नाही म्हणे ते. हम् तुला येतंय?
आंबाच आंब्याचं काय केलंसा त्या.
खाल्लं कैऱ्या.
म्हणजे असं ते पिवळं होतं का बाहेरनं कच कच?
नाही तस वालं नव्हतं ते. आपले पूर्ण कच्च असते ना तसं कच्च पूर्ण होतं ते.
हम्म हम्म. त्याच का नाही म्हणजे कट करायचं ते आणि कणी अ तेल, आणि कणी तेलात फोडणी मारायची. अ मो मोरीची आ मीठ टाकायचं आणि आंबा टाकायचा.
हा
नि वाफ, म्हणजे वाफ घेते ते वाफ वाफल्यानंतर खायचं, छान लागतं. आमची मम्मी तेच करते, आंबा असलं की घरात कच्चा.
अं
हम् म तुला असं काय आवडतंय?
मला असं म्हणजे कशात?
म्हणजं काय पण म्हणजे तुला? काही खायला म्हण, आवड डान्सिंग
खवा खायला म्हणजे मला असं, मोमोज वगैरे आवडतय ग.
हम्म हम्म, कधी ट्राय केलास घरी?
हा, मोमोज घरी केले की मी.
कसं?
लई सोप्प आहे. आपले मैद्याचं पीठ असते ना, ते मैद्याचं पीठ मळून जर त्यात मीठ घालून कुणी जर मळून घ्यायचं ते.
ते मळून कणी एक दहा मिनिट त्याला एक मि दहा मिनिटं ठेवायचं त्याला. कारण नंतर ते फुगतंय ना अजून थोडसं. आणि मग नंतर ते मळून घेतलं ना, मग नंतर कापलेला कोबी मेन कोबी असतेय. कोबी परत ढब्बू, कांदा जरासा गाजर त्या ना आशा भाज्या, तुला आवडणाऱ्या भाज्या सगळ्या कट करून घ्यायच्या. एकदम बारीक कट करून घ्यायच्या. ते जरा तेलात जरासं परतून घ्यायचं. त्यात आणि परत अ ते काळ मीठ म्हणतात ना. ते जरास घालून जरा परतून घ्यायच.
ह.
तेव्हा नंतर त्यात ते काय चिली फ्लेक्स वगैरे असतात ना. ते सगळं घालून अ हे करायचं. काय म्हणतात त्याला? हलवून असं हा ते तर करून घ्यायचं. मग नंतर छोटे छोटे छोटे गोळे लाटून कनी मग त्यात सारण ते भरायच. आणि आपण मोदकाचा आकार करतो. तस केलं तरी चालतय. किंवा ते मोमोजच्या शेपमध्ये अस हे करून एकदाहा एक पाच आठ मिनिटं हे कर वाफ घेऊन घ्यायचं झालं.
हम्म हम्म हम्म.
ते येतय खरं. शेजवान चटणी येत नाही.
शेजवान चटणी घरातलीच. म्हणजे मी पण कधी ट्राय नाही. म्हणजे केला दोन तीन वेळा. पण गंडलय विषय.
म्हणजे कशी केलतीस तरी?
म्हणजे टोमॅटो आणि आपला लाल मिरच असतात का नाही. बेडगी मिरची. वगैरे. पाण्यात टाकायचं. उकळवायचं जरा. लसूण टाकायचं उकळवायचं ते सगळं. आणि टोमॅटो साल काढायच्या. आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो परत ती मिरच्या, मिरच्याची देट काढायची त्या. लसूण बारीक करून घ्यायच. आणि मग नंतर ना त्याच्यात तेल. मग त्याच्यात थोडस आलं. परत लसुन असं. त्याची फोडणी द्यायची. आणि मग नंतर त्यात प्युरी केलेली असते ना. ते टाकायचे त्यामध्ये. झालं. पण तेत लईच काय विचित्र लागतय ते अगं.
जे आपलं बाहेर लागतय, तसं लागत नसल ना?
नाही.
मग त्याने काय तर वेगळं घालतच असतील ग.
नाही म्हणजे त्यांनी कनी खड, म्हणजे आमच्या इथं काकायेत ना. त्यांच पण चायनीजच हॉटेलेना. मग मी खायला गेलो क नाही. म्हणजे जरा जास्त जवळचे संबंध झालते ग आमचे. बोलता म्हणजे तो म्हणून.
हम्म.
मग त्यांनी कनी अ, म्हणजे अस त्यांनी शेजवान चटणी करालते तवा मी बघितलं. आपण खडे मसाले असतो क नाही सगळं. ते फ्राय करायलाते तेनी. म्हणजे जिरं तीळ, मोहरी ते सगळं सगळं फ्राय करालाते.
मग तेच हे मिक्सर लावत असतील तेनी मग?
हा हा.
हम्म म्हणून टेस्ट येते ग.
हम्म. खरं का कर, म्हणजे माझी मावशी करते म्हणजे. तिला लई छान येते. ते सगळंच छान करत्या सोड.
ह हां
चायनीज भेल वगैरे असं मस्त करत्या.
चायनीज भेळ.
हम्म आ.
नवीनच ऐकालंय म्हंटलं.
कधी खाली नाहीस.
नाही
हॅलो नूडल्स असतात ना.
ह हम
ते फ्राय कर म्हणजे. मग पाण्यात बॉईल करायचं पहिला जर असं पाणी घालून त्याच्यात जरा मीठ. मीठ नाही तेल घालायच म्हणजे जरा ते नूडल्स सुट्ट हो होऊ देत म्हणून मग ते घातले. घातलीस ना. तर एका भांड्यात ते पाणी म्हणजे नूडल्स वाफले क नाही म्हणजे शिजलं क नाही थोडं. तर त्यातलं पाणी पाडायचं सगळं.
हा
कॉर्नफ्लॉवर मैदा असं लावायचं सगळं त्याला आणि ते फ्राय करायचं.
हां
आणि फ्राय केलेस क त्यात शेजवान चटणी टाकायच आणि नुसतं हलवायचं ते. एका भांड्यात घेऊन आणि झालं.
आई.
होय.
चांगलाय की मग.
आग. आपल्या इथं ते नाही पन्नास साठ रुपयला मिळतय आणि मुंबईमध्ये दहा रुपयेला मिळते तेच.
अ ग बाई मग आपल्या तर माहागं. सगळं ल मागलं होत गे
होय आणि एवढं मस्त असत कणी मला लय आवडती आणि मी खास. मुंबईला गेलो की मी खास फक्त ते खाण्यासाठी जातो म्हणजे तिथं खाण्यासाठी जातोय. बाकी काय करायसाठी जातं नाही.
मी तर अजून काय मुंबईला गेलो नाही गेलो तर खाणार आता.
मस्त असते एकदम भारी.
बघायचं आता.
हम्म मी म्हणजे काणी. परत मंचुरी भाजी असतात, इथ मंचुरी भाजी म्हणून. ती पण वीस रुपयला मिळते अ भरपूर म्हणजे तिथं कणी तू. कमी रेटमध्ये पण तुला तुझं पोट भरणार असं मिळणार तुला तिथं.
हम्म तरी चांगलं आहे की, म्हणजे इथं आप. आपल्या इथंच जास्त माहाग लावतात वाटतं तिथे वीस ला असलं त इथं पाच पन्नास साठ ला लावल्यात.
हम्म.
आणि आता त्यात गॅस सिलेंडर ते महाग झाल्यापासनं तर लईच आणि जरा दर वाढवल्यात.
होय. आणि मुंबई मध्ये कस आहे सांग आता हा. आपली म्हणजे खाऊगली आहे आपली कशी तसंच तिथं पूर्ण. मुंबईमध्ये प्रत्येक गल्लीत क नई असं पूर्ण भरलेले असतय असं चायनीजचं पूर्ण असतं स्टॉल सगळं एका लाईनत असत्यात आमोरा समोर, आमोरा समोर अस नही. एकामेकाला लागून-लागून असत्यात, प्रत्येक दुकानात गर्दी असत्या.
इथं आपल्या. आली ना इथं हू आपल्या इथं लोक कुठं म्हणजे जास्त गर हॅलो! बघ आता जिथं गर्दी असेल तिथंच लोक जास्त जात्या.
हॅलो!
हॅलो!
हा बोल बोल.
लोक जिथं गर्दी असत्यां तिथंच जास्त जात्यांत म्हंटलं.
होय!
गर्दी बघून जात्यात ग आपल्या इथं.
खरं ग म्हणजे आपण गर्दी बघून जातोय तरी खरं कणी. म्हणजे नसतय गर्दी बघून पण एक एक ठिकाणी चांगलं.
कि म्हणजे इथं आमच्या इथ क्वालिटी वाला म्हणून एक हाय तिथं जाऊया, जाऊया करून म आम्ही मधी. हेलो! आणि तिथं गेल्यानंतर काय तिकटच नाही काय नाही, असं सप्पकच सगळं. आणि नुसत्या भाज्याच घालून दिलतं असं वाटालतं राईसच्या ऐवजी भाजीच खायां लागलोय नुसती मी.
मी जीथे जाते ना फुडीज मध्ये ते मस्त आहे एकदम खरं तर माझ्या मैत्रिणीला आवडतच नही.
व्हय!
स्वच्छता वगैरे नसल ग.
नही आता बघ स्वच्छता म्हनंलं तर म तुला महाग लागणारच. ना म आता. म जसं असल तिथं ऍडजस्ट करायला पाहिजे आपल्याला जरां म्हणजे इथलं आवडत असेल तर आ.
होय ते तर हाय सोड.
म! मला आवडतंय. त्यां मग त्यांनाच कुठला वास येतोय काय माहिती मला कुठला वासच येत नाही तिथं गेल्यावर.
हं तू चिकन वगैरे खात्यास काय?
होय!
हा म्हणून तुला ते सगळ सहण होत असल ग ते चायनीजच्या ति त गाड्यावरती तेनी करत्यात ना चिकन, चिकन. आणि वेज दोनी असत्यात ना म्हणून असलं तिथं.
अ नही पण ते चिकन पण खात्या ग.
असं आहे व्हय मग काय प्रॉब्लेम आहे तिला?
काय माहितीय विचारायला पाहिजेत आता.
काल रात्री पण म्हणालतो काय मी खावूया नाही म्हंटली. तुझ्याच मर्जीच काय सारखं खायचं, कधी तरी माझ्या मर्जीचं पण खा की असं म्हंणती.
काय नवच
तरी पण तुझ्या मर्जीच खाल्ल नाही. खाल्लच नाही वडापाव खाल्ला मग.
तुझं नाही, माझं नाही.
होय, मला आवडतंच ग वडापाव तस पण.
इथ आमच्या इथं पण आता नवीन नवीन आता तिथं वडाकट्टा म्हणून हाय खुपे म्हणजे कॉलेजच्या अस समोरच हाय तिथला पण अस हाय चांगला पण एवढा काय चांगला नाही कारण की आम्ही गावात जातोय की नाइ तिथला अस म्हणजे तिथला बघूनच केलेत त्यांनी पण तिथला जे जी टेस्ट आहे तिथली तीच म्हणजे इथं कुठं लागणार नाही अशी आहे.
जी.
शाखाय व्हय.
हम्म दोन नंबर शाखा आहे त्यांची ती पण आधी त्यांनी तेच बनवत होत आता त्यांना काय झालं काय माहिती.
हम् हम् हम.
आधी मस्त होत तिथं.
चालते तुला करतो, ठेवतो.